ये आस
येतोय आवाज मला. तुला येतोय का?
हा मग येतोय ना. हा नंबर वेगळा आहे तो सोनू म्हणू मुलीच नाव येतं. हम
नावाच आहे ना मग कस काय वेगळ जाऊ दे. ते सोड तू काय करत होती.
काय नाही पण मी आता मंदिरात जात सकाळी. सकाळी पण गेली. सकाळी पण गेली नाही.
का बर गेली तू सकाळीच जाऊन यायच ना त्याच्या बाप्पाला सकाळीच भेटून यायचं.
सकाळीच भेटूनू यायच.
हा म्हणून वाढवते काही बी अस काही बी भांडण करत बसते नसत राज बरोबर सांगतोय.
त्याला म्हणा यु षटाप.
राज तुला मणे येऊ शटाप. असं शटाप म्हणते तुला. भांडखोर येत दोघं भाऊ बहिणी
ह भांडण करण्यामध्येच प्रेम असत. तू आम्हाला कुठे पाठवतेय पण. मग बरोबर आहे ना काय करते जाऊन ऐकतंय.
मग तुम्हाला नाही पाठवत कुठे आता कोणाचा कॉल येत होता काय माहित आता
जाऊ दे कोणाचा काही येत नाही तर आता शांत बस. कोणाचा कॉल येत होता तुला साधा कॉल होता. ओबे मी डायरेक्ट रूमला आली उशीरून गेला ना मग
हा हा हा
त्याच्यामुळे रूमला रूपा दीदी तू मला कधीच सांगते चेंज करून देना चेंज करून देना मस्त डिझाईन मध्ये बाई सापडे ना त्या धुळ्यामध्ये मी डिझाइन शोधून शोधून थकली तिच्या नावा म्हटली तिच्या नावाची चेन तिचं नावच पॅन्डल आहे ना तेन माहित होत. आणि छान गोफवाली चेन मस्त नाजूक बनवायचे होते पण मग काय झालं तिथे ते गोफच नाही मिळत होता साध्या आपल्या चेन नसतात का मासोळी त्याच्या त्या डिझाइन होत्या धूळ्याला असा संताप केला माझ्यावर जाय म्हणे तू असेच करते म्हणे सगळं तुझंच बघते म्हणे मला नाही घेऊन देत. हो म्हटलं माय काय खर नाही मग शेवटी आज मला वेळ मिळाला फील्ड मधे डायरेक्ट खाली आण गी डायरेक्ट गावात घुसून येत चल म्हटलं. असं बी काय ऑफिसवाले म्हटलं किती बी केलं तरी त्यांना अपूर्णच पडतं एकतर.
हा ह,
दोनशे चाळीस का काहीतरी चालू आहे. हो दोनशे चाळीस हा दोनशे चाळीस दोनशे चाळीस रुपये ग
भार
ग्रॅम. भार नाही ग्रॅम
हम्म.
चोवीशे रुपये भारा.
हम्म. मात, बघ.
काय म्हणते, हो ना, हो. तू ती उगच देऊन दिली मावशीला मावशी वापरते का पण? हॅलो. आवाज कट होतोय ग तुझा? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.